हॅलो. हॅलो. हॅलो. हा बोला की काय चाललय?
हॅलो.
हॅलो. हा ऐकु ये ना हो.
हॅलो.
हा बोला कि आताऐकु. हा येत येते बोला कि, हम्म. जेवण चालूय बघा. तुमच?
होय जेवलो बघा आत्ताच.
जेवलास व्हय. हा- हा
हा. जेवण झाल नसेल अजून.
नाही आता करायच चालूय बघा.
हा -हा.
हम्म. तुमचा
आमच जेवण ते झाल आवरून. हा हा हा -हा.
हम् हम्. पोरग.
बरोबर आलय बाळ खेळायला.
हा- हा आवरल घरातल.
होय आववरल. आव तेच म्हटल. कॉल एक चार पाच करायच म्हटल तेवढच. आणि नंतर मग त्याच त पूर्ण करतोय राहिलेल. नंबर पण नाही हो कुणाचा कॉल करायला.
हम. माझ पण तसच झाल हे.
ह ते आमच्या मावशीच होत त्यांच पण टास्क च तेवढा त्यांनी पूर्ण केलाय. ते एकशे ऐंशीच लिमिट सांगयले.
सांगाले व्हय.
हा.
हम हा -हा. मला पण मेसेज आला ता. कालकनी आहे म्हणजे तेथ माझ ते सात झाल नाहीत का. त्याच्यावरन, ते कॉल हे करा नाही तर ट्रान्स तेच्यावर टास्क येणार नाही म्हूणन
मग कस झालय. हे ज क्युरेट करायच म्हणतेय त्याच काय झालय. त्याच स्वतःच्या नंबरच भ म्हणजे भावाच्या ते चाचणी फेल झाल्या. मग तो त्याला ट्रान्स्क्रपशन टास्कच नाही मग हा तर अक्युरेट केल्यावर तीस कॉल पूर्ण केल्यावर ह्याला निदान टास्क येईल ना, हा तीन महिने टास्क नाहीच कोणत. आपल्याला कस आपल दोन तीन हे असल्यामुळे हे नाही ते चालतच आपल्याला. हम
हम. माझ पण तसच झालय ते याला क नाही तसाच मेसेज आलाय परवा दिवशी. टास्क कं्प्लीट करा म्हणून करा लागीत नाही फोन काय करू एकशे ऐंशी च लिमिट आहे त्याला
होय मला पण आलय की मग माझ्यावर काय झालय. पेमेंट पण आलय दोन अडीच पर्यंत त्या नंबर ला. संगल्याच कॉल रिसिइव्ह केले पेमेंट आले फक्त, म्हणजे मी सगळचचा कॉलच नसत रिसीव केलत मला टास्क लवकर आला नाही म्हणून. आणि नंतर आता टास्क आला ते, कॉल एकाला पण लाग ना एकशे ऐंशीच लिमिट सांगते.
अरे बापरे.
त्याला काय
हो हो हो त्याला काय करू शकते. काय करू शकत नाही त्याला आपण. हम्म काय नाय व्हायच म. पाऊस लईये ओ पाऊसच थांबा ना. चार दिवस झाला.
होय आमच्या हीत आज उघडले बघा. सकाळी जरा होता.
हा. आता कमी मिळालाय
हा कमी आले आज ऊन पडले बघा.
हा हा. आमच्याकडे काय कमी यायचं नावच घेईणा. एकसारखं त्यांने घाईच घेतली नुसते.
ते तुमचं जरा कोकण साईड लागते ना. त्यामुळं.
हम्म त्यामुळं. काल बी असच. आणि परवा पण अस धुन वाळत नाही आहो. कपडे धुतलेली.
धुन धुन वाळत नाही. काल तसच झालय. आज दुसरी कपडे गातलोय. कालचे अजून वाळायचेयत. मग आज जरा ऊन पडलंय म्हणून आजची बाहेरच घातल्यात.
हम्म. ते आणि त्याचं कसं कुपरट वास मारत. तरी कणपरट वापरते तरी पण काही नाहीती. वास मार
वास मारतोयच हो. ते कपडे कस अस वाऱ्यालाच वाळाय लागतात. मग संध्याकाळी जरा फॅन खाली घालायचे.
हा तसच करतय मग.
हम्म.
हम्म खर एवढे कपडे कुठे पॅन खाली घालायचे.
नाहीच कि होय. कपडे जास्त एक दोन ठीक आहे की तेवढंच. किंवा लहान मुलांची म्हणा.
तेवढं म्हणा. हे साड्या वगैरे सगळ्यांची कपडे म्हणा. एव ते माणसांचे कपडे मावायला पाहिजेत की त्यात पण. हम्म. मग कसं करायचं?
मी कस करत्या दोन तीन खोल्यायेत.
प्रत्येक खोलीतनी थोडी थोडी असं खुट्टीवर न त्यांन टाकून. कुठं खुर्चीवर टाकायचं. आणि लाईटीच्या प्रकाशनं पण कपडे वाळतात. ज्या खोलीत लाईट असते ना रात्रभर.
ह ह ह.
तसं पसरायचे कपडे. म्हणजे कॉट वर किंवा असं कॉटच अस कडच असत की.
सानवी का आलीयस. कुठे आहे ते किसमिक. वाचन बगर चिरा म्हनाव. होय आई. चिराकी, इकिडं आणा मी चिरतो. हम्म त्यात त्यातच सोडा गावलीवर. हॅलो.
हा नाश्ता तेण केलाय का नाही मग?
हम्म चहा नाश्ता सगळा झाला.
हा हा जेवण तेवढं बाकीेय व्हय?
हा ते तेवढं बाकी आय.
म आज काय चिकन हाय आणि ह्यांना शाकाहारी वाल्यांना
काय नाय नॉर्मलच होता काय पाऊस काय सुचन झालंय हम् आता काय करायचं.
आसल्या दिवसात ते चिकन तेन भारी वाटतय बघा पावसाळ्यात ते गरम गरम अस
हा मगां हा बरं वाटतंय. काला सांग कुसकरा मी कस झोपू तुम्ही दोघं इथं मधल्या खोलीत झोपा ती चौघ कुठं बाहेरला
हा बाहेर तेच की मला पण चिकन खाऊ वाटायं लागलय.
आ हा हा हा अरे बापरे
हम्म ह्यांनी जाऊ या म्हणल्यात थोड्या वेळान बाजार पण भरायचाय घरातला
हा हा ये मावशे तो हा हा ये पन्नास रुपये माआ कुठ गेल मं चालतय क्या
हा कारण आता शाळा एकदा चालू झाली ना शाळा सुटत्यात तीन ला
हा
आणि येऊन कुठं काय जरा झोपतय का नाय तवर संध्याकाळच स्वयंपाकाचं टायमिंग होतंय.
हां
कुठं जायला नाय यायला नाय म रयवारी एकच दिवस असतं की काय तरी हे करू करायला हे होतंय.
होय चालतंय की
हूं हूं
म
आहो माझं पण एक थोडं कॉल केला अस रिसिव्ह केला असता सा खरं आता नंबर नाय माझकड मिस्ट रांच्याकडे हाय आठच्या पुढं येत्यात ते
अ संध्याकाळी करा म खरं ह्याज्यावर तुम्ही कॉल केलाय की हया नंम झालं पाच कॉल
ह्यो तोच नंबर हाय काय दुसरा नंबर हाय तुमच्याकड एकखांदी म
नाही सगळ्याला एकशे ऐंशी लिमिट सांगतय.
माझं पण तसंच झालंय आहो कॉल करायला कणी नंबरच नाय मला असं झालंय आहो सगळं
हां
कसं करायचं आता मला समजू न झालंय ती जर जर टास्क तर कम्प्लीट कराय पाहिजे पंधरा झालेत कॉल
होय होय म त्यात बघा ह्या नंबरला कॉल झालेत काय ह्या नंबरला झाले नसतील तर ह्याला करा म्हणसं म
हा हा मग
ते केल्यात वाडत ओ कारण परवा आपण बोलो नव्हतो का? तो हा नंबर का वेगळा नंबर
तेच काकीनचा उडता वाटतं त्या शेजारच्या तुमच्या
नाय नाय शे शेजारच्या नाय आमच्या होत्या काकीचा ह त्या नंबरला केलता काय कॉल मग ह्याला केला नाय काय?
मलाच आठव ना. हे नंबर का कुठला आहे बघ.
बघा त्यात चेक करा. आणि मग सांगा.
बर बर ब हम्म हम्म मान काय ती असते. काय नाही बा आता जेवण आवरायच चालू आहे. परण दुपारी मधल्या हम्म तिथच आहे. तुम्ही का नाही हातरून घाला मधल्या गु जा झोपा जावा एकाला चौघे झाल्या जाव नुसते भांडाच लागल्यात.
हा ते मुल मुल एकत्र आल्यावर तसच असते.
हा ती चार जण झालेत. पटत नाही अजिबात दोघ दोघ एकीकड आहेत.
त्यांना भारी वाटते एकत्र आल्यावर. नंतर
हा बघा हा तसच झालय मग त्या. आणि दंगा एोढ दंगा म्हणजे अस घरच डोकेवर घेतल.
हा
हम्म आणि बाहेर बी जाईनात हो पावसाच्या यान‌. बाहेर खेळायला बी जागा नाही. अस झाल. आणि त्या शेजारच एक पाचव त्यात.
त्यांना कॅरम तेन अस काही नाही काय घरी खेळायला.
अजुन आमच्यासनी काय कळतय सांगा कॅरमन आणा.
हा हा
ही पोर पण अशी कधीतच येत्यात एखांद दिवस.
मग ते काचा कावड्यात बसून खेळा म्हणायच.
ते आम्हाला जादा खेळायला पाहिजे त्यांचसंग. मग ही पुढ बसून खेळणार. असली पोर आहेत ही. कोण आहे? काचा कवड्या खेळत्यात व्हय. पेमेंटची काय भानगड आहे हो.
आल नाही अजून.
नाही
अ ददीच पेमेंट हम्म राऊ दे आणि काय कॉलिंग वाल्यांच म्हणजे? ज्यांचं कॉलिंगच पे पेंडिंग होत ना त्यांच झालय वाटत काल.
हा तस झालेल. रिसीव केलेल.
हा रिसीव केल तेवढ झालय.
रिसिव्ह केलेल, हा मग किच्याणी काही केेलेय मग. काय‌ ग आई.
होय व्हायला पाहिजे होत की.
माझ फक्त आता लोकपाठच पे प्रोसेसमध्ये आहे.
अम्म प्रोसेसमध्ये आहेत का?
काय ते
होतेय प्रोसेसमध्ये आहे म्हणल्यावर होतय सोडा ते काय.
समाज आला मागुन आता.
अ ते टास्क व्हॅलिडेशनचा चालू होणारे का नाही संपलाच?
अ. आ चालू होणारे ट्रान्सलेशन सांग. ते हा हा त्यो चालू झाला की, हो चालू होणारे म्हणून सांगितलय. हम्म.